हो अऍपलचा तू बघितलाच नव्ह का वापरलाच नव्ह का मोबाईल.
मी वापरला गे म त्यातलं काय फंक्शन वगैरे काय बघलं नाही मी. दोन स्टेबल नाही बघितलं अस अस स्टेबल वगैरे अस काय दाव ना युट्यूब ला
युट्यूबला नाही तुझ्याकड होत रे मोबाईल म्हणून म्हण
नाही तसं काय बैलेलं नाहीं मिस्ट टेबल वगैरे काय बैलेलं नाही.
लई जोरात आहे स्टेबल तो कितीही पळ कितीे बी उड्या मार ह
कुठला पण मोबाईल जास्त होत्यात असं एकदम जोरात असं फिरवायचा गार गार गार गार. खाली वर उलटा सुलटा टायरला लावून पळवायची गाडी.
हा हा हा
टायरेला गाडी लावून गाडी पळवायची जोरात आणि साईडला पण चालायचं आता मोबाईल किती वेळा गोल फिरत असेल बघकी. हा मग ते समोरचा व्हिडिओ बघितला का नाही ते एकदम स्टेबल दाखवणार ते हे म्हणते मी तुला.
हा हां
हम्म सेन्सर असेल नाही तर काय माहिती काहीतरी असल त्याच्यात पण आपल्याला एस ट्वेंटी सेव्हन घ्यायचंय आपल्याला.
तू आता एसट एंट्री सेव सांगितलंस.
नाही नाही एस ट्वेटी सिक्सच सांगितलं.
सिक्स्थ सांगितलंस. बर म एर्ड अजून अ एटी सिक्स न होतात ना?
नाही नाही माड ए सेवंटी थ्री आहे.
हा हा ह ह
मा येसर. एक पण नाही हा तोट होता आपल्याडे सिरीज वाला. बाकी सिरीज अजून कुठला मी लेटेस्ट घेतलाच नाही अजून हम्म हम्म
त्याला सांगतो त्याला मला एस ट्वेंटी फोर दे म्हणतू या त्या एस ट्वेंटी फोर चा पण काय उपयोग आहे त्याला एक दोन वर्ष अपडेट येणार नंतर येणार नाही.
बर
त्यापेक्षा आपल्या लेस्टेस घेतच सात वर्ष बि भेडत संता दोन हजार सत्तर सत्तावीस ला घेतला. दोन हजार सत्तावीस प्लस आठ दोन हजार पस्तीस पर्यंत बघायचं काम नाही.
बरं
अपडेटच संपले आता सगळी सातच वर्षच देतात ना अपडेट.
हा
तूजा रायला ॲप्पललाचं ते टाक बघू सॉफ्टवेअर अपडेट आयो सत्तावीस आलय वा बा वाटत माझ मते आलय.
आलंय आलंय पण अपडेट नाय करायचं सांगितलंय. बऱ्याचदा हे लॉनचिंग हा
म्हणजे आता अपडेट ह्याज ओपन केले ना ते अपडेट
होय काय
डेटा अपडेटच आहे ते डेटा अपडेटच आहे. पण ते ओपन की केले वाटतं बघ तीत तरी करून
आयला कराय मी कसंय माहित आहे मला एकान सांगितलंय अपडेट करायचं नाय नवीन आलेला हाय काय हाय माहिती अँपलचा ड्रॉबॅक हाय त्यो हे अपडेट कुठलं केलं की एखाद्यावेळीस स्क्रीन बी जाते. असं काय बी होतं प्रॉब्लेम काय बी येतं. पल्ला
नाय बेटा अपडेट हाय रे
हा
बेटा अपडेट हाय बेटा अपडेट बेटाय काय ओरिजनल नाय ते ओरिजनल न तर येणार आता फक्त ट्राय
हा ट्राय
ट्राय असते ट्राय फक्त ट्रायल असतं या
अ
म्हणजे काय त्यात कमी हाय काय नाय ते सगळं दाखवत्या बघ
दाखव व्हय मला हाय आता पण मला
इथं सत्तावीस आणि वनिवाय नाईनचं बेट भेटायलेत चार व्हय व्हय त्याज चार भेटायलेत चार एक दोन आता तीन आता च चौथा आलाय आता
हा हा
ते काय नुसतं टाकलं का नाय ते माणसं पण बघतात बाबा ह्यामध्ये काय हे करायचं आहे का याज्यामध्ये काय नवीन जुनं करायचं आहे का? त्याला काय होतंय प्रॉब्लेम हे फक्त असतंय त्यांचं कायतरी त्यासाठी फक्त बेटा देतात ते नंतर ओरिजनल येतं.
हम्म हम्म हम्म सॉफ्टवेअर अपडेट
आणि आज काय माहिती आहे का तुला आज फायनल हाय.
हा तुझी हे जी फुटबॉल
फुटबॉलची फायनल हाय आज
वेर
अर्जेंटिना स्पेन स्पेन दोन नंबरची टीम आहे अर्जेंटिना एक नंबरची टीम हाय म्हणजे फिफा वर्ल्ड कप मध्ये
बर बर
इंग्लंड पण चांगली होती पण इंग्लंडला पण हरवलं इंग्लंड चं इंग्लंड आणि हाय की नाय अर्जेंटिनाम ते का नाय हे हेे हाईत का नाय आपलं ती ए आय
बरं बर
चार्ट जी पी टी हेनं ते त्यांना इचारलेलं अर्जेंटिना इंग्लंड मध्ये कोणं जिकणार. तुला सांगतो पंधरा मध्ये तेरा इंग्लंड जिंणार म्हणून सांगितलेलं. त्याचा चचचाट आलता अ. पण ती शेवटीच जंलीच ती अर्जेंटिना. आता या वेळेला काय होते स्पेन एकदम स्ट स्ट्रॉग आहे. स्पेन मध्ये जो आहे का नाही पोरग सोळा वर्षांचा
हा हा हा.
ते यमाल यमाल म्हणून आहे तुला माहिती नस सरकार त बघत नाहीस तोच हेमल दोन हजार न अ न न नऊमध्ये ते त्याच्या मम्मीला ति तिकीट लागलेलं. ते ब फोटोशूटसाठी
हा हा.
त्याच एम आर लाय का नाही हातात उचलून नाही का नाही मेसीनं फोटोशूट केलंत.
होय.
आणि तोचे मलाग ना आता दोघ जण आमने सामने आता. दोन हजार नऊ साल ला बारक त काहीतरी तीन चार दोन वर्ष चाच असेल महिती दोन तीन वर्षाचा ते त्याचा मम्मीला आहे का नाही एक याच्यामध्ये कु कु कूपन लावलेलं ना ते बेबी शूट चे फोटूसासाठी ते टपमधन उचलायचं असं. मग तिथं जो म्य सि सि होता त्या वेळेला त्याला उचलायला.
बर.
मग ते आता न्यूज मध्ये तेच येते ना आधी मधी.
हा हा.
क्या अभी दोनो आमने समने रहींगे.
न्यूज आल्यान तेवढच पाहिजे असते.
व्हय व्हय फोटो त्यांचं ते जुनं फोटो किती जी बी चाये
हा बार काय व्हायला लागलाय पूर्ण सवीस पॉईंट पाच दोन आहे पाच पॉईंट दोन सव्वीस पॉईंट पाच पॉईंट दोन.
अच्छा सत्तावीस नाही काय आलेला?
नाही आलेल सत्तरस नाही काय माती आपपडेट केले अडेट केले ईल बग.
सत्तावीस.
हो. अजून साडेसव्वीस आहे बक्की सव्वीस पॉईंट पाच पॉंट दोन.
हा म्हणजे अजून सत्तावीस हच्या नंतर होईल माझ मध्ये.
मी अपडेट केल्यावर फोन मेमरीत भरत नाही ना. अपडेट केल्यावर फोन मेमरी भरतनंद नसणार येरे.
नाही नाही मग ह्या ज ऐकलावड येत फोन मी बरीे नाही याला दावत नाही तसल फाईल मॅनेजर बीनेजर नाही याला काय.
नाही दाखवतच नसल ते हिड नसल ते
हा. हेडन म्हणजे फाईल मॅनेजरच नाही फोटो अजून कसं कुठं मला काही सापडत नाही. नुसतं वापरायचं काम करते ते डॉक्युमेंट म्हणून ऍप घेतलंय त्यातन ते डाऊनलोड केलेलं तेवढं दावतये.
फाईल मॅनेजर असणार आहे सत्तावीसला.
असणार का?
असं ऐकलं मी सत्तावीसला फाईल मॅनेजर असणार कारण मी,
हा,
सारखं यु युट्यूबलाच असतो या,
हा हा
दुकानामध्ये हा मग सत्तावीस, ला असं ऐकलंय मी मॅनेजर आल्या म्हणून
हा हा याला नाही लय प्रॉब्लेम येते राहते काय कळत नाही फोटो मेमरी कशी कमी करायची काही काही कळत नाही माहि
आणि आता तू जर मल्टीटास्क वापरतो तस का नाही मग ते बघ साईडच क्लिक केल्यानंतर सगळे एकत्र येतात बघ एक एक एक आपण बघू शकतो
हा
त्यात खाली बघ त्याला सगळं उडवायला येत नाही
हा ए,
ब पण केलंस का नाही
हा
मणज ते साईडच आपण सॅमसंग रो साईडचं बटन ताप तो आणि मागचं काय काय बैलं ते चेक करतो त्याला सगळं डिलीट होत नाही ना ते
हो नाही होत नाही होत हे नाही होत
कराय लागते ना ते
होय पण ते त्यामुळेच आहे ना हँग त्यामुळेच होत नाही ते अशा गोष्टी आहेत त्याला बऱ्याच
हम्म हम्
हँगच होत नाहीय ते तू कधी बी जाव अऍप्पल हँग झालेला कधीच होणारच नाही त हँग होणारच नाही काय
एपल आता बर्डस ल ल या लागलेत आता बर्डस्ला जि ज्यापासून ते क कस्टम साईज यायला लागलं का नाही
हा हा
त्यापासून आधी म आध बडस येतातच त्याला एप्पल ला होय मी आता व्हिडिओ लि बघतो मी व्हिडिओ ललेप बघतो आधी म एक्स वापरलं की आधी नदी प अडकते परत काय काय वेळे व्हिडिओ शूटिंग करताना मध्येच थांबतय
हा हा हा
असं मी युट्यूबला बघितलेत मग ते बर्ड्स येतात ते बर्ड्स
हा हा हा
कस्टम साईज याच्या आधी कधी सॅमसंग आहे अपल न कधी केलेलं नाही ना ते फिक्स ठेवलेल ना ते नंतर नंतर त्यांनी कस्टमसाइज करायला चालू केलं त्यांनी
हा हा
मग ते बरच येतातच क्रिकट
हा बघ बरं बर
हमम
मला ऐकाय मिळालंय ते अपडेट केला का नाही नवीन क प्रॉब्लेम म्हणजे काय डिस्प्ले जातय कुठं काय असं होतंय म्हण असं सांगेल
नाही ना असं काय होत नसते असं काय झालं की जायचं अप्पल कस्टमर केरला त्याला म्हणायचं मोबाईल देऊन नवीन एवढं काय नाही आपण अजून वर्ष कुठे झालं आपलं जव
होय होय वारंटी याची मोबाईलला देत डायरेक्ट म्हणजे मोबाईल मध्येच जावतं कधी घेतलंय रजिस्टर डे
सिम कार्ड घातलं की दाखवतो आहे रजिस्टर
हो रजिस्टर ते डायरेक्ट सेटिंग मध्ये ते म र सिस् म बाकी आता तुझा मोबाईल कधी येतय काय माह
माझा फेब्रुवारीला येणार फेब्रुवारी दोन हजार सत्तावीस मी काय घरीट तथोडी सांगणार आता घेतल्यानंतर
हो ते आहेच की
मी कल्पेशच्या नावावर घेणार कल्पेश कुकण तो आपल्याला फॉरेनला घेऊन जातो त्या नावावर घी घेणार आणि तीन महिनेत झालं कि नंतर त्याच त्यांनावरच बिल घ्यावं लागणार मला तीन महिने झालं का नाही नंतर सांगायच कल्पेचा घेक घेतलाय म्हणून
हा हा हा हा
अस सत् करायला लागणार मला
हा ह हांग नाही
कारण आता सिरीज कधी वापरलीच नाही ना आपण दोन हजार सतराला वापरलेली सिरीज आता झालं दहा वर्ष सिरीज वापरून
हो तुला आवड आता कमी झाल्या वाटत मोबाईल
नाही आवड नाही मे हा मोबाईल घेत होतो ना एस सेव्हनटी थ्री
हा ह
मी सगळ्यात पहिलं त्यामध्ये मेमरी कार्ड बघितलं
हा
कारण आपल्याकं जुनं मेमोरी कार्ड आहे पाचशे बारा जी बी
बरं
आणि आता या सिरीजमध्येध्ये मी मेमरी कार्ड बसत नाही
हा
मग आता तिकडचं तिकडं घ्यायचं म्हणल्या ते पाचशे बाराशे जी बी मोबाईल मला एक टी व्चं घ्यावं लागेल बग
हा
मग ते काय उपयुक्त सांगे मला त्यामुळे मी त ए सी वणटी तथ्री घेतला कारण त्यावेळेला ए सी वणट तरी शेवटचा मोबाईल होता ज्याला मेमरी कार्ड बसत होतं
बर
त्यामुळं मी तो घे चॉईस केला मग नाहीतर मी चो्वेचाळीस हजारला घेऊ घेतला म आणि थोडं घालून मला हे सिरीज घेता येत नाही का
ह
पण ते मी मेन म्हणजे मेमरी कार्ड बघितलेलं
हा
मेमरी कार्ड बसत नव्हतं आपलं पाचशे बारा महत्त्वां आहे सगळे द ज जुनं जुन आहे सगळं त्यामध्ये
हला माझं एक हार्डिस्क चालून झालंय तिथं टेन्शन आलंय
ते कोड घ्यायच हो ते तुला हठ दिस कोण घेऊण तर यायला जाऊच की ते म ए गुगल स्टोअर घ्यायच ते बैलच का काय रुपये ते गुगल प्ले हे गुगल कोड काय रेट आहे तेव्हा
नाही अरे कायम टायमच नाही मला बणाय का टायमच नाही बघितले आलंच नाही मी
मग ॲपलमध्ये कुठला? स्टोअर वापरू श शकतो आपण.
अल मध्ये म्हणजे ह्याच्यासाठी स्टोर
आता बघ आता मी तुला, सांगतो आता सॅमसंगमध्येध्ये एक कसं वन वन हेच आहे आपलं काय म्हणतात वन ड्रायव्ह आहे.
हा.
म्हणजे सॅमसंगच मेन हा नाही व वन ड्राईव्ह आहे वन ड्राईव्ह म्हणजे कसं गॅलरीमध्ये गेलं का नाही सॅमसंगच्या गॅलरीमध्ये तिथं खाली व वन ड्राईव दाखवतया म्हण ते जर ऑन केलं की नाही आपण सगळं वन ड्राईव्ह म मध्ये